हॅलो हू हा यालागलाय
हू काय कराल्यास
आ
फरशी पुसालोय
फरशी पुसाल्यास नीट पुस नीट पुस
घर काम घर काम
चांगलंय कितव्या घरात कामाला गेल्यास
आता सध्या पहिल्याच घरात कामाला आलोय
हम्म हम्म
बघू आता आजूबाजूची बोलवली तर जायचं, उदय येऊ काय? पैसे देणार हाय एक हजार रुपये, बघ हा.
मला तुम्ही आप. अक्कलकोटला गेलेलं अस काय सांगितलंच नाहीसा, कुठं कुठं फिरला काय काय फिरला?
अक्कलकोटला गेलेलो होय! कसं काय माझी मेमरी शॉर्ट टाईम हाय. मला पटकन लक्षात येत नाही पण, मी एक किस्सा सांगितलाय काय तुला? स्वप्न म्हणजे माझ्या मित्राचा.
काय नाही ग.
काय सांगितलं नाही तुला? आम्ही जिथे गेलतो, पहिल्या दिवशी काही रात्रीच पोचलो ना म्हणजे. पंढरपूर वगैरे सगळं करून. अक्कलकोटला पहिला काय इथनच निघालेलो आम्ही. लेट. दुपार नंतर इथ, दुपारी काय सकाळी दहा वगैरे वाजता मग इथ. हा ना. मला आम्हाला पंढरपूरला जायचं होतं पहिला.
हा.
सो पहिला पंढरपूरला गेलो, तिथं दर्शन वगैरे झालं सगळं केलं. मग तिथनं निघाल. अक्कलकोटला, अक्कलकोटला आय थिक पोहोचलो नऊ साडेनऊच्या दरम्यान. मग तिथेच जरा लेट झालंता, प्रसाद चाललो होता खाल्लो. जेवलं मस्तपैकी प्रसाद खाल्लो मग सगळीजण, म्हणजे राहायचं काही तर सोय. शोधत होते, मग. राहायचं सोय सापडलं गेलो, राहिलो, सकाळी सगळीजण म्हणजे आमच्या एक. आमच्या त्याचे मित्र आहेत त्यांना काकड आरती, घ्यायची होती पण आमच्या राधा काहीच. त्यांनी ऑलरेडी घेतलेली म्हणजे, काकड आरती त्यानं केलता. याच्या आधी सुद्धा, आम्ही सगळे फर्स्ट टाइम गेलतो ना. काम सगळ्यांनाच करायची होती, फक्त आम्ही सगळी लेट झोपलेलो पिक्चर बघून, तिथं. रूममध्ये बसून पिक्चर बघालातो, होतो त्यामुळे मी ऑलमोस्ट झोप. गेले तीनला आणि काकड आरती पाचला वगैरे असत्या. आपण पाचला उठायचं म्हणलं, तर असं झालं की बाबा नाहीच होणार कोणाला. त्यातला त्यातला एक मित्र म्हणणार नाही तुम्ही कोण येऊ नका मी. उठलासा तर घेऊन जाणार, नाही तर आमचं आम्ही जाणार.
हम्.
म्हणून झालं, झोपलो सगळेजण तीनला. आणि उठलो, तो मित्र उठून गेला एकटाच पुढं.
हा हा.
मी मागं पळत पळत, त्याच्या दूघी तिघी आम्ही होतो. आम्ही दोघी तर पुढं गेलो, एकटी होती ती दुसऱ्या एका ह्याच्यासोबत आली. आम्ही दोगी गेलो पळत पळत. काकड आरतीला तरी आम्हाला काकड आरती बाहेरच मिळाली, म्हणजे दिसला चेहरा पण बाहेरनं. मिळाली एकदम, गाभऱ्याात काय मिळालं काकड आरतीसाठी. मग झालं तर मित्राला मिळाल वाटतं. लवकर गेलता तो आणि काकड आरती. ते वगैरे केलो, त्या दिवशी नाश्ता केलो काकड आरती करून येऊन दर्शन करून येऊन. तिथंच मंदिराच्या बाहेर, चहा नास्ता मस्तपैकी केला. आणि मग आमचं असं की ठरवा, आता लोकेशन ठरवा कुठं कुठं काय काय बघायला जायचं. नेटवर वगैरे सर्च मारा, कसं काय काय. आणि त्याच मित्रानं, जो काकड आरती ला सकाळी लवकर उठून गेलता, एक कृष्ण मंदिर शोधून काढला, ना वण आणि म्हणलं ठीक काय, जायच त जायच. मग आम्ही फोटोज तेन बघितलं त्यावेळेला ते मंदिर जुन होतं ग, बांधकाम ते होतं त्याला जुनं, आणि आता काय झालतं जिथं आम्ही गेलो ना, तिथ ठीक नाही, तो म्हणाला नाही नाही कृष्ण मंदिर आहे जायचंच जायचंच जायचं असं कराय लागला. आम सगळी मत असू दे रे, कृष्ण मंदिरच तर हाय, एवढं काय स्पेशल दिसना झालय त्याच्यात. असं तसं ईतनच पाया पड असतस असं आम्ही म्हणालतो. ना ना नाही नाही जायचं, मंदिरात जाऊनच पाया पडायच आणि अक्कलकोट मधलं रूमबीमधलं सगळं आवरून घेऊन सगळं जायाला निघालो. चालत आम्ही त्या मंदिरात नं त्या कृष्ण मंदिरापर्यंत गेलो.
तिथनंच, म्हणजे गाडी तिथंच हुती.
हा हा, गाडी तितच लाऊन, सगळी जण, एकाच्या माग एक सगळी. त्याच्या हट्टापाय सगळीजण चालत गेलो काय, आणि मंदिर कसं निघावं असं साईड ला सगळं बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन चालू होतं, आणि त्या कन्स्ट्रक्शन च्या आत, छोटूसचं एकदम कृष्ण मंदिर होत आणि तिथं राधा पण नव्हती, फक्त कृष्ण हुता, एकटा. आम्ही तिथं गेल्यावर एवढं हसालतो, आणि त्याला एवढं कावलो की म्हणलं काय रे बघ, ऐकायचं असतय कधीतर माणसांच, त्याचे चित्र विचित्र फो टोच काढले तिथं, म्हणलं इथ उभारायचं तू, आपली आठवण राहणार की तू आम्हाला हट्टा पाय घेऊन आलायस इथं. म्हणून तिथं बिल्डिंगच्या कन्स्ट्रक्शन मध्ये उभ राहून त्याचा फो फोटो बिटो काढलो, असला आमचा मित्र.
तो म्हटला असल, काय म्हंटलो आणि ह्यासनी आलो घिऊन म्हणून.
त्याचं काय नाही, त्याला काय गिल्ट नाही, मला क्रि दरशन झालं की त्याचा संपला विषय, त्याला कायेत नाही त्याच काय, हम्म पाहिजे तिथंच जायचं तिथंच जायचं म्हणून आम्हाला पंधरा मिनिटं चालवत नेलाय पंधरा मिनिट चालवण्याचा नतीजा कृष्ण मंदिर, कन्स्ट्रक्शनच्या खाली.
ह्म चांगलं आहे बाई, आपण पण कधीतर जाऊया, मला जायचं होतं पण कनी जरा
आला नाही का
नाही रे, म्हणजे पैशाचा प्रोब्लेम असल्यामुळं जमलं नाही. आणि ते असं म्हणतात की, स्वामींचं बोलवणं याय लागतय त्याला, तर आता तुमचं तुम्हाला आलतं म्हणून तुम्ही गेलेला, आमाला आलं नसल अजून.
ओके असं होत काय, बर हे का कर्म चांगले करत जावावेत.
अगं करतोय सगळं चांगलंच, खरं काय आता.
तेच, म्हणूनच येत नाही तुम्हाला बोलवणं बहूतेक. तेच सांगणार गं कर्म चांगल नाही तुमच?
काय आता आयुष्यातच माणसं असे याल्यात की काय.
हो काय. छान, मस्त गेलतो बघ काल इव्हेंट ला.
हम.
हम्म.
कुठ गेलता?
तासगावला मस्त झाला इव्हेंट कालचा काय पण म्हण खूप भारी. हम्म, आम्हाला पण आवडल आता बघू. त्यावर चांगली चांगली कामं येतील असं इच्छा आहे काम असलं की आम्हाला काय कस सगळ टेन्शन नसतंय आहे नाय.
अ चांगलं केलं की काय वाटत नाही.
हम् काम मिळालीत ना त्याच्या बेसिस वर तर मग काय विषयच नाही. हम्म, तू काय करणार आहेस आज?
मी आज काही नाही घरातच की आता काय करू.
बघूया मग माझ्यासोबत चल संध्याकाळी. एका ठिकाणी अब्दुल्लाट, अब्दुल्लाट नाही. कुठं सॉरी कुठं माहिती आहे काय स्वी अग बाई मला काय आठवना येड्रवच्या येड्रा येड्राव हाय का नाय येड्रावट यड्रॉव गाव माहित आहे ना. हा. तिथं तिथं यद्राव गावात तिथं एक म्हणजे म्हणजे माझ्या टीचर आहेत मी जिथं स्कूलवर शिकवायला जाते ना. त्यांच्यावरती त्या टीचर आहेत त्यांचं समाजाचा काहीतरी कार्यक्रम आहे. मग त्यांचा डान्स बसवायचायं. मग त्यांनी मला याच्या आधी बोलवलेलं, की ये तू भेट तू जा आमची तारीख वगैरे ठरली कार्यक्रमाची का मी तुला फोन करतो.
हां हां हां.
मग ते म्हणलं ठीक आहे चालेल काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणून मग त्यांचा आज फोन आलाता मला की ये जाऊं भेट होईल. म्हणजे आपण बाकीच सगळं त्यांचं पण कसं आहे की बाबा त्यांचच म्हणजे गाणी पाहीजे बाहेरची अशी गाणी वगैरे चालत नाही ती पिक्चर मधली किंवा आस त्यांचं जी समाजाची गाणी आहेत हा जैनानंच ते समाजा जे गाण आहे तेच हवं मग तोच एक टास्क आहे डान्स बस कोरिओग्राफीचा का एवढा विषय नाही सगळ्या लेडीजच आहेत त्यामुंळ. गाण्याला स्टेप मॅच व्हायला पाहिजे तेवढंच.
हम्म. ते तर काय तुम्ही डान्स नाय म्हणतायं.
होतय नाही तर कराय लागतय. हम्म हुतंय कसं त्यात कस होईल. आणि काय मग? हो झाली झाली मस्तच आज. फरशी पुसलो, आता आंघोळीला पाणी ठेवलंय, तो पण वॉशरूम ला तेन जाऊन ये तोपर्यंत मी आंघळ करून येतो.
हा हा ठीक य चालतंय की.
आणि काय बाकीच काय आल्यावर आल्यावर आणि फोन करतो तुला.
होय जेवण वगैरे झाले की नाही मग अजून?
जेवण म्हणजे मी तर काय मला जास्त जेवणातलं येत नाही.
करत तर नाही सोड मला माहित आहे तुझी
हा माझ्या वहिणी न केलय जेवण.
हां.
वहिनीन, मम्मीनं केलय जेवण आता तेच जरासं करायचं.
खायच हं खायच
ह प्यायचं न झोपायचं.
झोपायच. हे पावसाळ्यात एकतर कनय कंटाळत्या आळस आळस होतेय सगळा नुसता.
हम्म.
नको वाटतय अग.
कंटाळा म्हणजे काय किचकीच असली की कंटाळा येतोय.
नाय वातावरण पण अस असलं की नाही ह वातावरण पण असं काय तर ढगाळ असलं क नाय मग झोप येत्या, अंग दुखतय न नको नकोसं वाटतय काहीच करू वाटत नाही.
हम्म.
असं त्यामुळे कनाय जरा असं वातावरण बी चांगलं पाहिजे ऊन बिन जरा पाऊस पण पाहिजे पण जरा ऊन पण पाहिजे कपडे बिपडे वाळत नाहीत काय नाहीत.
होय मग शेतकऱ्यांनी काय करायचं मग याच्यावर?
नाही आसू देत की पाऊस आसू देत त सोड म्हणजे अर्धा दिवस पाऊस, सकाळचा पाऊस नको संध्याकाळचा पाऊस चालतोय असं.
चालतंय.
मग सकाळचे कपडे पण वाळतात आणि शेतकऱ्यांचं पण होतय सगळं.
हम्म चांगलाय, चांगलाय बरं ठीकय.
चालतंय, तू आवर आणि मग नंतर आणि कॉल कर मला.
हा ठीक आहे.
हा.
हा.